मी ज्या शाळेमध्ये जाते ना, तिथे लहान मुलं आहेत. लहान मुलांचे म्हणजे छोटे आहेत, अंगणवाडीतले.
हम्म.
छोटा मोठ्या मुला आणि मग त्यांचे ना पहिल्यांदा ना सहल काढणार आहे लहान मुलांची त्या. अगर मग तर लहा लहान मुलांना एखाद्या अ- शिक्षिक का आम्हाला जरा सांभाळण्यासाठी पाहिजे. तुझ्या ओळखीचे कोणी आहे का? का तुला
हो त्या प बस प्रॉब्लेमत
आम एक लेडीस शोधत होतो कोणाशी मिळती का महिला जी मुलांना असं सांभाल करेल
होम
आपण सकाळी नऊ ला जायचं आणि संध्याकाळी सहा पर्यंत परत यायचं
चालते जाऊया की जमेल मला अ अ अडचण नाही हो
चालेल जवळच काढले सहल सहल काही लांब नाहीये
बर
वरे के पण त्यां नवचं टामिंग सांगितलंय मग तो सा साडेपर्यंतेत हो आता साडेआठ पर्यंत येमल
येतेच मी पण कोणत्या ठिकाणी जाणार आहे
सातार मध्ये काय असं बघण्यासारखं त्या लहान मुलांनाचं तिथं मग जायचं हा येता न काय नाही फक्त तुला पर्सनली तुझी त फी काय असेल तिथली तेवढी फक्त भरायला लागणार स्वतः स्वतःची जेवण वगैरे त्यांच स्वतः स्वततच आहे
चालतेय क य तस काय प्रॉब्लेम काय त्रास नाही बला
हा शाळा माह ना कुठ
हो काय
तर शाळेतठी
अछ हा